हा असच हॅलो हो
आवाज आला धनवती ताई
हो
हा काय चालू आहे
काय नाही आराम चालू आहे
आराम चालू आहे गोळ्या खाल्ल्या
हो गोळ्या खाल्ले
हम्म कधी गेली होती दवाखान्यात
सकाळी
किती वाजेला
किती वाज्याला दहा वाजेला इथं आपल्या दवाखान्यात गेली होती निलेश डाक्टर होते हम्म निलेश डाक्टर होतात नाही.
हा
पैसे ब नाही कुठं बदला जाते.
एखाद्या माणसाकडे काय. बघायचं होतं ना
कोणाकडे मागायचं. विकासकडे हजार रुपये मागित? कलेले कधीच
ते दिसे मागितले आहे. माझ तर आता बॅलन्स संपवणार आहे आई आणि जे मागच्या महिन्याला पण असच टाकलेलं आहे म्हणजे पण दादाला सांगितलं होतं ना बॅलन्स टाकून द्या असं.
हम्म
नंतर पैसे देऊन परत हात हातात पैसे. नाही दिले नाही म्हण त्याला विचारायला.
माझ पण काल काल नाही कधी सोमारीच्या दिवशी ब्यालास सकाळी टाकली जाते.
हा तर मग तू आताच टाकलेली आहे ना तू जर राहणार माझ तर चालच. जाणार
गोन तिनी ओद्दले सोमारी टाकली ग. बरं झालं बॅलन्स. तरी त्याकून दिले
कोणी टाकलं.
ते दादा.
असं बरं झालं ना मग.
पाचशे रुपये दिले होते.
हा
मग साडेतीीनशे रुपये रिचार्ज मारलं बाकीचे उरलेले होते ते लोणचाच्या पुड्या घेतल्या.
लोणचं पण टाकले का?
टाकून घेतला
हा मी व्हिडिओ मध्ये बघितले होते
काल सकाळी सकाळी. टाकलं होता ना व्हिडिओ? लबचं टाकलं
हम्म
किती आठ किलो आंबे आणले होते. हजार एक रुपय लागून गेले कमली! दोन तीन किलो तेल
हम्म काय किलो भेटले आंबे
तीस रुपये दोनशे तीस ला आठ किलो भेटला
असं कोणाकडे घेतलं होतं गावामध्येच का
हा गावामध्ये ताजेच पाडून आणता ते
मग त्या अं त्याच दिवशी टाकून दिली
नाही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी भी नाही टाकले
आसं
फोडून अं फॅनच्या खाली ठेवून दिले
हम्म
थोडे सुकले क तमा चांगलं राहतं ताजं ताजं नाही चांगलं राहतं कंबली लवकर हे गिजीगिजी होऊन जातात ते
हा ना पण मीठ हळद अस टाकलं का ते मग जास्त पाणी होऊन राहातात ना तसे
मी तर मी थोडत बी नाही त्यात ते असंच राहु देते
का बरं
नाही सगळं मीठ अं हळद टाकला का पाणी पाणी होऊन जातो म्हणून
हा ना तसच म्हणजे दुपारच्या वेळेस फोडून अं त्याला तुकडे करून द्यायचे मग मीठ आणि हळद टाकून मिक्स करून अं साडीचं फडक असतं त्याच्यामध्ये बांधून वट ते टांगून द्यायचं मग पाणी मिठाचं पाणी मग गळतं ना आणि दुसर दुसऱ्या दिवशी सुकून द्यायचं बाहेर उन्हामध्ये
आंगणामध्ये
हा.
कडक रा होऊन जाता का मग
हा होऊन जात खराब पण नाही होतात आणि बाकीच्या लोके लोक म्हणजे गुड पण टाकून देतात गुडचे खराब नाही होतात म्हणतात.
खराब नाही होत नाही गं
हा
आंबट लागता म्हणून गोड बनवतात ते गुळ टाकून
हा अं गुडाच पण चांगलं पण ते आपण अजून युजच नाही केला ना गं ते आस
मला नाही आवडत गुडाच
हा माझे तर असच गोड आंबे आहे तर गुड गुड टाकायचं कामच नाही.
मी नाही टाकतल गुड आणि तिकडं नाशिकला एक बाई एक डब्बा भरून दिलं होत तर मी फेकून दिलं.
चांगले नाही लागतात ना ते
नाही कोणीच कोणीच खातबी नायी बिना कामाचं म्हणून फेकून दिलं ते सगळं गोड लागायचं. च लोणचं सारखं बी लागत नाही.
लागत नाही का
नाही.
हम्म माझ्या आता छोट्या छोट्या बरणी होतात ती एक भरणी भरली गेली ना ए अर्धीच आहे.
माझे ती एक मोठी बरणी नाही का व्हिडिओम
त्या दुकानाकडनं घ्यायची होती ना ग त्या दुकानात असते ना
तोडून आणले.
पण राहतात ना त्यांच्याकडे
नाही मोठे नाही सट्याट मोठे काट त्यांच्या कामासाठी ठेवून घेतात देत नाही तो युवराज
आसा
हम्
गेल्या वर्षी तिथूनच आणलेली होती एक बरनी पण ते लोणच संपल्यावर मग ते त्याला बघितलं नाही ते खराब झाले मग ती भरणीच उकडावर टाकून दिली.
लोंच संपलं काय बोलणी बी संपली काय
भरणी पण संपली ते मग खराब होतात ना ग
धुऊन घ्यायची ना बरणी मंगलमच सांला काो
हम हा का कोणाच्या नाही कोणाच्या बैलासाठी घेऊन गेले होते. खराब झाले होते बाहेर काल नाही होते तर डोब्बाज. मग कोणाच्या बैलासाठी घेऊन गेले होते? ती बरणी पण. मग एक कसं ते खायचं ना आहे.
आंबे, आंबे, आंबे लागून जाताना तरी पण टिकतात पण नी आता का नाही टिकत. कोण कोण मागायला येऊन जातात मग द्यावं लागत.
हा ना, कोणी -कोणी पण येऊन जात, आणि घरात टाकले म्हणजे कोण पण सकाळ संध्याकाळ घेतो ना.
स गेल्या वर्षी बी थोडेच टाकले होते. दोन ड एक डबा दिल ना एक डब्बा मी घेतला तर दिवाळी येता येत तर संपून टाकली.
संपून गेले. या वर्षी पण देणार आहे का? मॅडमला.
नाही या वर्षी नाही जमणार, फक्त मला साठी एवढंच टाकलं.
ह ह ह.
चाल, चाल दुकानात जाऊ हो हो चाल. आपण दुसरा देऊ, दुसरं देऊ पायाला काय लागलं बेटा?
फार देऊन घ्यायचं. आमची ताई आणणार. असं म्हण म्हणणार नाही तर ते सांगणार.
कोण जाणार? मागच्या बर्षी सगितलं होतं, पण दिलं होतं, मला अजून लागतं म्हणून या वर्षी काही तिला सांगून दिलं होतं. हूं या वर्षी लोन ते नाही टाकलं तर म्हणत होते म्हटलं पैसे बी नाही बाई कड लागलेले अस सांगितल. तिला सांगितलं पैसेे देऊन टाकायचो मी. टाकून देईल पण ती काही पैसे टाक
हा
म्हणून माझ्यासाठी एवढाच विचाराव लागेल नाहीतर, नाहीतर पैसे मागून घेईल मग आंबे विकत
अ दोन -तीन किलो, तीन किलो आणले तर तिला होऊन जाईल ना. एकटीच आहे ना ती.
हम्म धूप.. पाय धू.
आणि तीला आंबे काय देऊन- देणार तिला जमणार का नाही जमणार वेळ राहणार का नाही राहणार तिला
हम्म विचाराव लागेलं नाही तर तात्पुरते
माझे पण पहिले आंबे आणले होते ते सगळे सुगवून टाकले मी परत दुसरे आणले शेतातले तर मग काहीच नाही
ही पण रडायला लागली फुगा फुटून गेला म्हणून
अ
दीदी
हम्म
मी काय फोडून असं टाकून दिलं मिठाच्या पाण्यामध्ये बी नाही टाकला
आणि असंच टाकून दिलं
हा तसच करते मी
हम्म
एक वर्षी मीठ आणि हळद लावून ठेवलं होत सगळे ती पण टिकून गेले होते आंबे म्हणून काही ह खराब होऊन गेल मग परत दुसरा
हा पिकलेले खराब होऊन जातात ना का मध्ये म
हम्
त्याच्या मुडे हम्
मला मी आता तस करत नाही अस ए चूप हो हो बस येत बस येत ए ए ए आपण दुकानात जाऊ फुगा घ्यायला
हम्म
ए गपे तो पाय कावळा आला भुरररर तो पाय गेला का फुगा फुटून गेला म्हणून दुकान बंद आहे
संपून गेले दुकानात म्हण तिला
दुकानच बंद आहे दुकानात नाही संपले दुकान बंद आहे
हा तस सांगून दे तिला ह
दुकानात जाऊ
दुकानवाले पण नाही आहे आणि दुका फुगे पण दुकानात संपले सांग तिला
ह
ओ ताऊ माऊ
का बर रडते ग
तिला आता जोपवून देते
लाईट पण नाही आहे ग तिथ ऊन पडत आहे कधीची लाईट चाली गेली तर येतच नाही
होऊन राहिल ना
क अ अ पाच दहा मिनिट एवढेच थांबऊन परत चाले जाते आली आली
अलीच
तुमच्या तिकड पण अलत्या
आत्ता झाली
आत्ता झाली
काय आज
काही नाही ते अ जन्म इतिहास डेटा भरायचे म्हणजे ते म्हणजे मॅडमांनी नाव दिले होते तेच भरले का तू
हा, हा मॅडम भरपूर महिल्याचं
कस मातसा
स्कंदमाताचं ते डिलीव्हरी होतात ना, त्यांचा जन्म इतिहास जान नाई हा.
आणि हे गरोदर न
गरोदरचा काय डिलेव्हरी झाले का, तेव्हा भरायचा जन्मा म्हणजे जन्म झालेले बाळासहीत
हा ना, तेच मी पण तसेच सांगते जन्म झाल्यावरच ते इतिहास भरला जाईल ना? नाही तर ती गोरोदर आहे ना? परत तर येणारच आहे बाळ. म्या रिमाताईला विचारलं होतं, तर ते गरोदर मातेचे पण भरायचं - आहे असं म्हणत होती की
गरोदरमाताच काय भरायचंय? नाही ग जन्म झालेले बाळां जन्म तिथं बरायचा जन्म इथे हात म्हणजे किती खेत ते किती मुलं आहे एकूणसंख्या तिती मेलेला बड श त तेच त्यांंदात माता स ह आहे
हा. मी पण स्ंदासेत भरलेले आहे दुसरेऽऽ नई म्हणून, सुनीता ताईला, पण फोन लावलेलं होतं अ, आ.. कसं भरलेलं आहे तुम्ही पण? असं तर तिने उचललंच नाही.
मी पण रात्री लावला हता. पण उचलला नाही... फोन. हम्म गे त्या ताईने, लावला होता रात्री कोल - फक्त एकच कॉल केला. त्या रात्री - फक्त सुनीता का गी त्या ताई, एवढंच-
आणि मी पण गीता ताई सोबत एवढीच बोलली होती. ना नंतर तर दुस तुझ्याकडे लावलेलं होतं. साध कॉल तरी पण परत म्हणजे ते कार्य फोन लागतच नाही. माझ्याकडन.
माझ्याकडून- मी रिमाला लावला तरी पण लागला नाहीं. तुला लावला तरी पण लाग- एकच काल केला होता काल.
आता पण दोन, तीन, वेळा तरी ट्राय केला तरी तुला. हम्म हाह तेव्हा लागला,
आणू शकाल का?
अठराच कॉल आहे माझे तर सुनीता ताईच पूर्ण कॉल तीस कॉल पूर्ण झाली त्याच्यामुळे तिच्याकडनं फोन नाही येत.
हा ना
हा आपण लावायचं तिला.
विचारावं लागेल माझं पूर्ण झालं. काहीतरी दाखवते असं होती ती.
हा हा
लावलं नसेल ते
आणि ती आमची सारीकाताई तिला मी अअ परवा विचारले होत तुझे किती कॉल आहे ग? असं,
हा
तर ती वीस का एकवीस म्हणत होती,
हा.. ना..
हां हां कोणा सोबत हा ते म्हटलं तिला एवढे कोणासोबत बोलली होती? तू मला तर एकच दिवशी लावलेले होत फोन असं सांगितलं तर लावले ना असं बोलत होती.
हा का?
नाही लावत वडगावची प्रियंका वडवी आहे ना ती ताई,
हा
ती मी तर कोणालाच कॉल करत नाही ताई असं म्हणते ती
हा तिला फोन लावलेला होता.
काय बर करत नाही
हा ते मी तिला सांगितलं काबर नाही लावते, लावायचं ना फोन हे काही आपल्याला वर्ष दोन वर्ष तरी हे पुरणार आहे का नाही ना कधी पण संपणार आहे हे काम
हम् दीड वर्षाचा अठरा महिन्याचा आहे.
अठरा महिन्याचा आहे.
हम्म
कोणी सांगितलं होतं?
मग तिथंच आहे ना सांगत होती, ते अठरा महिन्याच कायमस्वरूपी नाही दीड वर्षाचा दीड वर्षाच तर मस्त कमावून गेल.
हा हा नाही ना तरी पण एक कोलचे एवढे एवढेच पैसे आहे ना, आपल्या पावर या भाषेमध्ये करून जायला पाहिजेत.
पावरी भाषामध्ये जास्त जास्त कडक आहे. म्हणत होती मॅडम ते बोलायचं नाही टाईप करून लिहायचं म्हणे तिथं टाईप करावं लागत असं म्हणत तिथ
पावरी भाषामधलं ते किती टाईप करणार
टायपस करावं लागतं ते म्हणे मधमाशाला काय म्हणता? पावररी म असं मंग ते मधमाशाला काय म्हणता? हा प्रश्न येत मग तिथं आपण पावरीमध्ये लिहून टाईप करून टाकावं लागतं. परत, आणि हे बटट्याला काय म्हणतात, ते पावररीमध्ये लिहून टाईप करून टाकावं लागतं. तिथं असं म्हणत होत. ती मॅडम पावरी कडक हेस म्हणत होती ती
कडक आहे का? तरी पण किती प्रश्न राहणार तिथ, कमीत कमी न
बोरपूर प्रश्न आ दात
ह. मिनट किती झाले ग? काय?
काय माहिती? बोलून घे, दा पण. म्हणजे?
ह. सोळा मिनट झाले ना.
खरस.
मग बघ ना.
थाम्हा. आम्ही मी पण बघतो, सोळा मिनिटं झाले का किती मिनिटं झाले का? नाही ना, मजा या त्याच्यामध्ये दाखवत नाही ना, किती मिनट झाले? तिकडून लावलेला आहे. काल तू मग तुला दाख होणार पेमेंट.
असं. सतरा झाले.
सतरा झाले.
हा.
हा.
अ् हं. आणि बर्डे पाड्याच म्हणजे गरोदर मातेच मिटिंग कधी घेणार आहे ताई तू?
म घेवू घेवू आता मॅडमना ना बोलवू
हा.
मॅडमला बोलवायचं त्यांना मीटिंग घ्यायला सांगणार.
हा ना. त्यांना मग चांगली माहिती देते, मॅडम वा मला पण बोलवावं लागेल त्या पर्यंत प्रयत्न करते मी.
बोलवून घ्यायचं.
हा ना. जेवढी महिलया गोडा होतील तेवढ्या.
हा ना.
सगळे सं तर नाही गोडा होत.
त्यांना जर टाईम भेटला ना तवा बोलवायचं.
हा. तिला भी कराव लागेल. मॅडमला कधी वेळ राहणार, काही मिटिंग काही पण असते त्यांचं.
ह.
नंतर मंग ह ह्या या दिवशी काय सांगणार तर मंग बोलं
चालेल.
हम्म. तुझी मुलगी कुठे गेली?
हे, काय झोक्यामध्ये बसली, रडती फुगा फूटून गेला म्हणून.
आस.
हम्म.
हा... आता नाही दुकानात नाही गेली का?
दुकान बंद आहे.
फुगा पण नाही द्यायचं ग बाळाला ते जोराने फुटतात ना!
हा..
म्हणजे लहानपणामध्ये एक मुलग्याला बघितलं होतं मी असं जोराने फुटला ना फुगा!
हा.
डोळ्यामध्येच तो, अ ते चाललं गेलं फुटलेलं तुकडं.
हा ना.
हा मध्येच चाललं गेलं बई ते त्याला खूप त्रास झाला होता काय दवाखान्यात घेऊन गेले होते तिला. त्याला. हा तेव्हापासून मला तर, तो फुगा हे बाळा आणतात ना तरी पण ते फुगवून दे फुगवून दे नाही मला तें किती वाटते मी फुगणार नाही तुम्हाला खेळायच असेल तर खे ळा नाही तर नाही मी फुगेच नाही आणून देते यांना.
हम्म-
हे लहान अ नाही ते खेळतातच. मला काय भीती वाटते.
हं. उद्या बारा ला जावं लागेल एक माता ची डिलिवरी दोन माता डिलिवरी झालेली पण एक आहे, एक आली का नाही ते. व्हिजिट ती न आपन.. झाली. उद्या जावं लागेल.
हम्म हम्म हा ना मी म्हणजे अंगणवाडी क्रमांक चार आहे ना तिकडच्या भागात गेली होती तिथ पण दोन डिलिवरी झालेले आहे.
रिकामा ऑडिओ
ती ताई म्हणजे म्हातारी होती ती म्हणत होती अ त्या दिवशी म्हणजे... एके दिवशी चार माता म्हणजे डिलिव्हरी झाल्या होत्या ते काय म्हणतात आपल्या पावऱ्या भाषामध्ये ते डायन म्हणतात का ते.
काय?
अ तें करतात.
दाई बा हं दाई.
हा.
आज बी डिलवरी झाली होती कमली तुझ्या भागामधली वाटत दवाखान्यात.
अ कोणत्या भागात अंगणवाडी क्रमांक दोन का चारच्या भागातली होती?
काय माहिती पण डिलिव्हरी झाली असं म्हणत होती ती.
अस का? आशा वर्कर कोण होती का?
नाही मग ती ही कां ती बहीण ती गोरी गोरी एक काय ते एक नंबर मध्ये येते का?
हा हा.
ती गावात राहते ती कागराची बहीण.
अस.
त्यांची सून आहे वाटत.
हम्म हम्म असेल.
तुझ्या भागातली आहे का भागातली तेच माहित नाही पण डिलिवरी झाली
हा माहित पडून जाणार.
हम्म.
जयश्री काकीला विसारवं लागेल.
जय श्री काकी. दिसलीच नाही काय माहिती. कुठे गेलेत. ती का तिकडून, तिकडून आली का नाही? तेच माहित आहे.
अं काय कामासाठी गेलेली होती ती.
काय माहिती काय सांगस.
हाम. लग्न बिगन न का काही का कारण म्हणजे असेल काय माहिती. का पाहणीच गेली असेल, तरी पण एवढे दि दिवस नई थांबणार ना ती.
नाही.
हा आली असेल.
हम्म.
कामाचे लोक नाही ग एक एकच एक नाहीतर दोनच दिवस.
राहताच.
नाराज.
त्यांचं पण हे डिलिव्ही पेशंट जर राहिलं तर मग त्यांना पण हे पोचत ना ग लोक मन त्यात ना म. आणि ते जर राहिले आणि डिलिव्हरी पेशंट जर असलं तर मग त्यांना, कोल करून गाडी पण लगेस येऊन जात तो दादा पण त्यांचाच तर मग चांगलंच असं
हा.
कट करून देऊ ग.
बोल ना काबर कट करतय.
मंग तू.
कशाला कट करते बोलणं त्याच त्याच कट होईल ना ते, मिनट पूर्ण झाले का?
नाही ना बावीस मिनिट झाले ना ताई, दोन लोक बोलणं झालं असत.
मं कस काय कट हत नाही कमले.
काय माहिती? ते
तेवीस मिनिटं दाखवत. ते दमली माझ्या याच्यामध्ये- हॅलो?
आ..
तेवीस मिनटं दाखवते.
हा ना तेवीस.